हॅलो आवाज येत का? नमस्कार नमस्कार काय चालू आहेय?
काय नाही फक्त बस बसले होते तुम्ही सांगा.
आमच्या इकडे काय नाही बस आता शिक्षण चालू आहे.
आता तुमच शिक्षण चालू आहे का? हो चांगली गोष्ट आहे सगळ्यांनाच शिकायला पाहिजे.
हो ना आता आम्ही सध्या इंजिनिअरिंग करतोय.
हो चांगली गोष्ट सगळ्यांना शिक्षित होला पाहिजे कारण की शिक शिक्ष झाली तरीच आप आपल्याला काहीतरी नाही आपण प्राप्त करू शकतो. आणि अशिक्षित राहिलं तर हो.
बोलू शकतो ना आपण, म्हणजे कोण किती समोरचा कोणता जरी मोठा माणूस असला, तरी आपण बोलू शकतो. ना, त्याच्या समोर, हम्म हम्म. नाता जर का, आपल्याला काही, हा.
तेला बोलताच येणार नाही, काही समोरच काय बोलून गेलं काय तो म्हणतय, आपल्याला कायच कळणार नाही, कि त्याला त्याला काय म्हणायचंय. शिक्षित राहिलो ना त आपण कुठेही जाऊ शकतो, कुठेही जाऊन आपण पैसे कमवू शकतो. असं पण बेरोजगार नाही रा राहू शकत. असं नाही की आपण बेरोजगार झाला तर आपण फक्त गावात राहू शकतो, पण जेव्हा आपण श शिक्षित झाला असतो, मग आपण दुसऱ्या देशात पण जाऊ शकतो. कुठेही, कुठेही जाऊ शकतो.
जाऊ शकतो, म्हणजे सर्व समजतंय ना आपलाला, म्हणजे भियचं काम नाही, काय झालं, कुठ गेलो तरी.
हो हो हो. सगळं वाचता येते, सगळं समज समजतय की, हा इथे काय लिहिलंय. तुम्ही शिक्षा, तुमची न्याय नसेल झाला तर ना मग खूप त्यांना ते त्रास होत की, हे काय लिहिलं त्यांना काय समजत नाही.
जे आता सुशिक्षित नसतात, त्यांचं काम कस आहे बा कुठे रेल्वे स्टेशन जायचं असलं की, डायरेक्ट त्यांना जाऊन विचाराव लागतय, की इथे इथे जायचं आहे आम्हाला, कोणती ट्रेन लागते ल किती वाजता लागलं, म्हणजे आपल्याला आत्ता माहिती असतय, तर आपण डायरेक्ट ऑनलाइन मोबाईल वर पाहतो. कोणाला सांगायच काम नाही. काय नाही, डायरेक्ट जायचं, ब बसायचंच काम आहे, हम्म!
तेव्हा वाटत की, आपण जस आपण ट्रेन ट्रेन ट्रेनमध्ये आपल्याला जायचो असतो, पण जे शिक्षला नसती म्हणजे ना त्यांना, वाचयला नाही येत, ते कुठेही वाचू नाही शक फोन वरती, जस आपणला माहित पडत आज काल की ॲप आलेत, की तुमची ट्रेन कुठ आली, कुठ नाही आली ज्या, ते पाहून तुम्ही अर्ध तास घरातून लेट जाऊ शकतो, या तर मी लवकर जाऊ शकतो, या आमची ट्रेन आता इथं आली
जे माणूसाला वाचताच येत त्याला काहीच समजता नाही मग ते त्याला पाहता पण येणार नाही, की ट्रेनचा कसा ऍप उघडायचं, कसं बघायचं.
हा ना, तेच आहे ना, वाचता नाही त्याला काहीच नाही करत ना. म्हणजे, शिक्षण या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना.
बरोबर आहे. सगळ्यांना शिक्षण, शिक्षा घ घेतलीच पाहिजे, पहिल्याचा कल होता, की तिथ होत.
नाही पहिलेच कस, आ पहिले शिक्षणाचं तेवढं काय नव्हतं ना, म्हणजे त्याच्याकडे आता समजा, आता अंगुठे बहादर असतात. म्हणजे त्याला काही सही बी करता येत नाही. त्यांना ते बी काही बी करू शकत होते ना, कस का की, त्यांच्या हाताखाली ते राहायचे, मात्र आता कसं झालं आता कोणाकडे जास्त पैसा नाही राहिला, म्हणजे असेल तर सुशिक् सुशिक्षित करत पैसा राहिला ना.
बरोबर आहे.
हम्म! तर त्यामुळ
पहिले लोक, जास्तीत जास्त लोक ना ते जमीनदार होते, की हा आपल्याकडे एवढी जमीन आहे, एवढी जमीन आहे. हो, मग त्याला शिक्षाची एवढी ते गरज नव्हती ते हा बरोबर आहे शिक्षा तर शिक्षा झाली तरी पण चांगले नाही झाली तरी पण चांगलं हाय पण आता तसं नाहीय आपल्याला जी जिवायसाठी आपला कुटुंब चालायसाठी आपल्याला शिक्षित राहायलाच पाहिजे
पैसा नसला तरी चालतो मात्र शिक्षण लागते आता
बरोबर आहे बरोबर आहे आजकाल तर मुलांना पण काय गा त्यांना गाईडलाईन्स लागतात कारण की आपल्या टायमला आपल्याला कोणीच गाडलाईनस दिली नाही म्हट आपल्याला कोणीच गाईड नाही केलं कारण की आपले जे मोठे होते ते कधी शिक्ष शिक्षा त्यांनी घेतली नव्हती मग आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय तर आपल्याला कोणच नव्हत सांगायला.
नाही आता आता नाहीये म्हणजे आता कसं कुठलं म्हणजे कोणत्याही गावचा कुठलाही मुलगा जरी असला तस सुशि क्षित होतच आहे पहिले कस होत ते खेडेगावामधी जास्त हे नव्हते ना
तस डिमांड होत ना तिथं की हा तुम्हाला शिक्षा पाहिजे पण आता जगोजगी सगळे शाळा आहेत मोठी मोठी शाळा आहेत आणि कॉलेज आहेत सगळीकडे आहेत हो प्रत्येक जागेवर
आता पहिले कसं होतं बुवा म्हणजे शिक्षणाची काय गरज नव्हती आता यावेळी म्हणजे आता तर खूप गरज आहे म्हणजे पैशासाठी पण गरज पडायची ना
बरोबर आहे पैसे कमवायचे तर मला पहिले शिक्षा हवायला पाहिजे मग तुम्ही मोठी मोठी कंपनी मध्ये काम करू शकता पण अगं तुम्ही शिक्षित नाही तर मग तुम्ही काय करणार तुम्ही रिक्षा चालवणार तुम्ही कुठेही अ बांधकामाच काम करणार पण हे नाही की हे फक्त आता पूर्णचच होत पण आता नाही आहे दोस
आता म्हणजे पूर्ण जे काही करायचंय ते पूर्ण शिक्षणाशिवाय नाहीचंय काहीच म्हणजे तुम्हाला कशात जरी जाल म्हणलं काही जरी करायचं म्हणलं तरी बी काहीच नाही म्हणजे शिक्षणाशी काहीच नाही आता म्हणजे काहीतरी आता समजा छोटं काम जरी म्हण आपण तरी पैशाचा हिशेब तर लागलच ना
बरोबर आहे शिक्षक नाही जाल तर मग त्या पैशाचा हिसाबच नाहीये ना
हा आता ऑनलाईन पेमेंट हे ते
बरोबर आजकाल सगळं काम ऑनलाईनच झालंय बँकेत बँकेत पण बँकेत पण गेलो तर आपल्याला अग जे जे शिक्षक झाली असत मग तुला किती कळ ते कष्ट
किती अडचण जाते ना त्यांना म्हणजे त्यांचा टाइम बी वाया जातो अन अडचण डचण बि येते त्यांना म्हणजे ते लिहिता येत नाही काही नाही
तो की हा मला हेल्प करा मला हे सांगा हे
हा म्हणजे दुसऱ्या गण लिहून घेन लागतय ना पूर्ण काम दुस म्हणजे त्याच्यात किती टाइम जातो म्हणजे ते माणूस त्याचा झाल्याशिवाय याच करत नाही ना
बरोबर आहे आणि किती तर लोकं असतात ना त्यांनी चे पण ना खूप घमंडी असतात कि जाऊ दे आपल्याला काय करायचं नाही कि आपलं काम करूच आपण निघून जाऊ तर हे खूप अ गोष्ट खराब मला वाटते की सगळ्यांची आपल्याला मदत करायला पाहिजे मी पण एकदा बँक केत गेली होती ना एक एक म्हतल एक म्हातारी आजी होती ती सगळ्यांना विचारत होती की माझा फॉर्म भरून घ्या हे मला पैशे का ना देते माझं काय झालंय अकाउंट मधी का ब्लॉक केलं हे का झालंय? मला काहीतरी सांगा माझे पैसे नाही पण हा त्यांना काहीच नव्हतं कळत. पण कोणी त्यांची मदतच नव्हतं करत की मला कामाला जायचं कोणी म्हणतं मला कामाला जायचं कोणी म्हणतं मला माझे घरी जायचां माझा हे न ते मला तिला खूप अडचण येत होती की कोणीतरी मला सांगा. आणि जे बँकेचे लोगं होते करम कर्मचारी ते खूप ते बिझी होते मग वाटत होतं की बरोबर आहे. सगळ्याला शिक्षा हवायला पाहिजेन की कुणालाही मतलब तसं नाही होयला पाहिजे की कुणावर डिपेंड असायला पाहिजे. की हा हे मला सांगनं तरच मला कळणार आहे म्हणलं मी तशीच उभं राहणार
हो ना शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं म्हणजे हे असं एक उदाहरण झालं मातर जरी दुसरं जरी बघितलं आपण काही जरी बघितलं तरी कोणत्याही ही कामामध्ये शिक क्षण महत्वाचाच आहे सध्या.
बरोबर आहे.
कोठं चलला आहे देश कोठं चलला आहे आप आपूण म्हणजे आपुण अजून शिक्षणच घेत नाही तर मंग आपण बी कुठून कुठच नाही जाणार ना इथंच राहणार झालो ना.
बरोबर आहे पुढं जाय चय काहीतरी नवा करायचे तर मंग शिक्षा खूप गरजेच तेय आजकाल मुलां हो मुलं छोटे जे मुलं आहेत त्यांना पण आपण हेच गाईडलाईनस देऊ देऊ शकतो ना की हा तू मोठा झाला तुला हे करायचे तू हे कर त्याचे लहानपणीच आपण त्याला बोलू शकतो की तुला ना मोठे होऊन तुम्हाला हे बनायचं ते बरं आपल्या काळात असं नव्हतं आपल्याला कोणच नव्हता सांगायला कि तुला काय करायच ते सगळं हा ते सगळं आपल्यालाच करायचं की हा आपल्याला ठरायचं लागायचं की हा आपण मो ठे हे बनायचं ते बनायचं आणि आपल्या आईला पण एवढा नवतं शिक्षण झाला कि आपल्याला शिक कायची घरी घरीच ती आपल्याला ट्युशन हो.
त्यांच्या काळात म्हणजे शाळा कमी होत्या सगळं शाळा कमी होत्या सुविधा नव्हत्या काही.
आता तर आई आपल्या मुलांना क सोस स्वतः शिकून म्हटलं देते शे अ ट्युशन लावायची ता गरज नाहीये ती स्वतः त्यांला शिक्षण देते.
अजून नाहीये तसाला की असं हे असं शाळेत ते शिकवलं पूर्ण सांगून देेते.
बरोबर आहे.
आपल्या काळात म्हणजे आपल्या याच्यामध्ये काहीच नव्हतं ना पहिले म्हणजे आईलाच काही येत नव्हतं तर आ पल्याला कुठून सांगाल आई की हे कर फक् ताई सांगू शकते बाळा अभ्यास कर हे कर मोठं होय. मोठं होय पैशे कमाव बाहेर दे शात जाया असा आता पूर्ण म्हणजे तेच स अ हे व्हायले ना समजायले सर्वांना.
बरोबर
हम्म शिक्षणाचा फाय हा शिक्षणाचं महत्त्व कळायले ना आता सगळ्याला.
सगळ्यांना माहिती झालं की शिक्षण किती मह त्वचा आहे तुम्ही ते शिक्षण जाता तुम्ही कुठेही जाऊ शकता कुठेही आज आजकाल सगळ ए आय त झाल. ए आय ए आयच सगळ झालय. की हा पूर्ण पूर्ण ते काही काम असो तुम्हाला ए आयची गरज लागणार आहे. मग त्याच्यासाठी शिक्षण हो मग तुम्हाला अस ते झाल नाही की आता सगळ्यांना ए आय कोडिंग म ते आल कि हा तुम्ही ते शिका. हे शिका. तु हेच मी कि तुम तुम्हाला पूर्ण त्याच्या सोबतच जायला हव कि पुढ काय काय येते. पुढ काय काय ये ते अस नाही की तुम्ही मागुची मागन जावा पण आता सगळ काही आल ना जस तुम्ही ए आय शिका. अजून पुढ अजून ये अबाकस क्लासेस चालली मतलब शिक्षणाचे ना खूप महत्त्वाची ती मोठी मोठी ते येतात ते जस काय म्हणू मी त्याला. कि हम्म जसे अपॉर्चुनिीज होती है की जसे पॉर्च्युनिटीज येतात ते कि ए आय करू शकता. तुम्ही हे करू शकता. हा म फक्त हे ना की तुम्हाला शिक्षण खूप गरजेचे आहे आता.
हो ना शिक्षण या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाच शिक्षणच आहे. बाकी काहीच नाही.
हो पेरेणची आई हो पेरेंटची आई काय म्हणायचे नाही. तुम्ही प वा अभ्यास करा नाहीतर नका पगार दिला काय?
हा काही त्यांना काही गरज म्हणजे त्यांना माहिती नव्हत ना काही की बा अस होत शिक्षण घेतल्याने हे होते. मोठ माणूस बनतय. हे होतय
बरोबर आहे. आता तर आयला सगळ माहिती आहे की, आपल्या मुलांना शिकायचय तिला खूप ते पहिला तर जसे एक्झाम होयची ना एक्झाम परीक्षा मेन परीक्षा, पण त्याला त्याची पण त्याला ना तसं ना व्हॅली नव्हती. कि हा काय नाही काय त परीक्षा झाली काय नाही सुटी घेतली तर घेतली. पण आता आईला एवढ माहिती आहे ना की, माझ्या मुलाच्या परीक्षेत चालली एक्झाम चाली तर ती पहिले एक महिन्याच पहिला ती आपल्या मुलांना ना मतलब कुठेही जावो सगळ्याकडे जायला ते सगळ बंद करून टाकतील. नाही मा माझ्या मुलाला शिकून सगळ शिकायच त्याला सगळ शिकून द्यायचय. का तिला मला आता तिला एज्युकेशन बद्दल महत्त्व माहित झाली ना आजच्या लोकांना.
हो ना माहीत झाले ना आता सगळ सर्वांना.
हो चला, तुमच्या संघ म्हणून मला खूप चांगल वाटल.
हा हो
ओके नमस्कार.